हॅलो हां येतोय आवाज
हूं काय करायलाय
काय नाही बघा बसलोय आता पाळण्यात उठून बाहेर यायला लागतय मला नेट येत नाही ना आतमधी
हां बरोबर आणि हे अं किती वाजता उठलाय?
मी सकाळी रोज अ सहाच्या आधीच उठते ना योगाला जाते त्यामुळं
अरे वा वा वा म आता वजन पण कमी झालं असल ना अजून
मी काय वजनाचं बघितलं नाही पण वजन कमी झालंय बघा सगळी म्हणाल्यात
हां चांगली गोष्ट आहे चांगली हो नाहीतरी कुपोषित
हां म्हणजे माझ्या चेहऱ्याला सुट नाही ओ ओलाय माझा चेहरा पंचावन्न ला न्यायचाय त्याला पंचावन्न पर्यंत न्यायचंय सोडा जरा फॅट कमी करायला पाहिजे ते आता शेक जरा बंद केलोय.
का?
आता खूप दिवस झाला पिल नाही संपलंय ओ आहेत अजून दोन तीन डब मग मी एक कस्टमर तयार केलाय. त्यांनी घेतलंय त्यांचे पैसे आल्यानंतर मग मी मागवणार.
बर, बर होय, होय चालतय की.
म ते कधी देत तर तेव्हा आता दोन महिने झाले ते खायल्यात.
हूं हूं हूं
ती आमची मावशी नाय काय अलका मावशी त्यांची जावची मुल
हा, हा, हा, हा, हा
हा तिला पीसीओडीचा त्रास आहे. हा आता बारावी झाली तिची.
हा, हा, हा मला तर वाटतय शंभरातल्या नव्वद मुलींना पिसओडी हे असतयच फक्त ते सगळे डायग्नोज म्हणजे होत नाही. फक्त त्या सर्टिफाईड रिपोर्ट मिळत नाही हा की हे पीसीओडी आहे मला तर वाटतं मला पण असेल अस वाटत ऋतुजा दी
कसं काय तुम्हाला पिरियड्स होतात ना?
म्हणजे डिले होतात किंवा मूड स्विंग्स म्हणा. किंवा म्हणजे अस फ्रेशनेस पणा अजिबातच नाहीये माहि
रिकामा ऑडिओ
क्षणात इतका राग येतो ना की, समोरच्या माणसाचा खून करावासा वाटतोय.
आणि लक्षात तर काही म्हणजे काही राहत नाही माहित हाय. ता मी मेडिकल मध्ये जाते की नाय
हा.
तिथे त्यांनी सईनडसाय आणल काय फाईव आर काय. ते मॅनकाईनच्या कंप पर्यंत जाते. पण त्यांना आमलोंबेन फाईव पाहिजे का कान फाईव पाहिेजे बर ठीक आ - - आमलोफईन आठवलं तर ते अडीच पाहिजे होत का फाईव्ह पाहिजे होत ते विचाराला अनेकदा जायला लागत म्हणजे सर म्हणतात की मॅडम काय चालंय तुमच इथे एवढी गर्दी आहे. तुम्ही फास्ट राहायच सोडून तुम्ही एक एक गोष्टी विचारत बसला तर कस होई अस व्हायं लागलंय. काही म्हणजे काही लक्षात रात नाही. आणि एखाद नवीन गोळी असेल समजा, जी माझ्या दरोजच्या देण्यात नाहीये तर ती लक्षात येत नाही कोण त्या रॅकमध्ये हां. कुठल्या कंपनी ची आहे कॉम्प्युटर वर मारून बघते तर अँक नंबर दाखवते वन सिक्स नाईन तिथ गेल्यानंतर ना. वन एत नाईन मध्ये शोधते. तिथं जाऊन लग - - राहत नाही वन सिक्स नाई ऐट नाईन
तुम्ही कीनी वहिणी अ अ सकाळी तुम्ही कितीला उठताय बर? तुम्हाला आवरून झोपायला की किती वेळ लागतय तरी? अकरा, दहा.
मी ना ऋतुवेदी येते हा साडेआठ पर्यंत घरी येते. जरा फ्रेश होऊन एक दहा मिनिट बसू मग कपडे बदलून आवरायला नऊ वाजतात. म तिथन स्वयंपाकाला घालायच मग खूप कंटाला आला असेल तर मसाले भात आणि ठीक अ - - मग भाकरी भाजी किंवा चपाती भाजी काहीतरी
ओके तरी किती वाजतात मग आवरून झोपायला. बेड वर तुम्ही कधी जाताय?
दरम्यान आमच जेवण वगैेरे आव उठलेली असते म्हणजे जेवण वैगरे आवरून. गॅस कट्टा स्वच्छ झालेला अस. साडे दहा पावणेआठ मग.. तेव्हा बाहेर काकू वगैरे बसलेल्या असत्यात मग हेनी म्हणत्यात की की त्यांच्याकडे एक पंधरा-वीस मिनिटं जाऊन बसुन ये
हा
म त्यांच्याकडे जाते थोडा वेळ मग ते दहा पंधरा मिनट अर्धातास कधी होतंय समजत नाही. मग त्याचा नं तर म्हण त्यानंतर मग मी झोपायला म्हणजे... एक तर बेडवर पडायला मला..... साडेअकरा पावणेबारा त्याच्यानंतर मग अर्धा तास मोबाईल बघितला जा तोय आणि म त्याच्यानंत झोपतोय. वैजमते साडे बारा किंवा पावना एक वाजतील किंवा बारा वाजतील आड नऊ ते तसं कसं ते प्रोसेस चालू असेल ते झाल्यानंतर मग झोपला.....
तुम्हाला असं रोजच होतंय?
हो द....
झोप लागायला एक वाजत्यातच जरी तुम्हीच दहा ला झोपला तरी बारा पर्यंत झोप लागत्या काय? ओके आणि अकरा वाजले साडेअकरा ला झोपलात तर बारा एक
हा साडे बारा तरी वास
बर म्हणजे पडल्या पडल्या लागत नाही. दहा मिनटांनी वगैरे
नाही म्ह मोबाईल जरा बघायचं असतंय नव्हे जरा बोलायच अस
तुम्हाला खास तुम्हाला सांगू चैतूची मम्मी रोज एक वाजता झोपत्या सकाळी येत्यातच त्यांनी उ पण सहा वाजता काय पण होऊ द्या. सहा सहाच पाच मिनिट होत इकडं तिकडं पाच दहा मिनिट होत.... तर आम्हाला पण येत्यात मला म्हणत्यात दिदी.. खाली थांब मी आलोच पाच मिनिटं बाळ म्हणत्यात......
हा
पण येत्यात, तेच तुम्हाला म्हणायचं मला तुम्ही उठायचं, पा किती पावणेसहाला जरी उठला तरी फ्रेश व्हायचं. काय टॉयलेट वगैरे आली ते व्हायचं करायचं त्याच्यानंतर तुम्ही एक एक पंचेचाळीस मिनिट रोज चालत जावा पहिला अर्धा तास चालायचं पहिला पंधरा मिनिट चाला नंतर अर्धा तासावर या दोन तीन दिवसांनी परत आठ दिवसांनी पंचेचाळीस मिनिटांवर जावा. एवढाच वेळ द्या स्वतःला म्हण जे बघा त्याच्याने फरक पडते काय. ते रूटीन तुम्ही चालू केला की नाही तुम्ही जरा रू रूटीन चालू करा सहाच नाही सात ला जावा मग पहिला सात ला जावा नंत तर मग सहावर तरी येशीला की एक
म मला ना हयांना साडे आठला म्हणजे चप चपाती भाजी द्यायला लाग ते बघा
म सहाच च साडेसहा मग इथं तुम्हाला सांगू इथ ती बाई आहे बघा ती सायलीच्या घराजवळ सायली घाटगी त्यांच्या घराजवळ एक बाई राहतात ते पाटील म्हणून आहेत की
हां
हां त्यांच ती बाई का त्या वहीनी आहेत कीनी त्या सकाळी पाच वाजता जात होते पाच ते सहा एक तास. एक तास फिरून त्यानं तुमच वजन एका महिन्यात चार किलो कमी झालंय.
वाव माझच माझं पण चार कि किड कमी झालेय रुत लयि ती.
तुमचं झालंय सोडा दिसालाय तुम्ही
असंय काय?
तुमचं झालंय स नाही असं नाही वजन कमी करून पण ते त्यात प्राण पाहिजे वज
हा नुसतंच करून होय.
ते बॉडीला आत मधोमध त्याला सगळं खान पिणं व्यवस्थित लागतंय. तस ते तर तुम्ही खातं नय म
नाही ते तर आहेच सोडा.
हां ये लाईफस्टाईल चेंज ही व्हायला ना तुमची आता दिवसभर तुम्हाला उभाराव लागतंय. त्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे साडेतीन ते आठ जे काय असेल ते मग तुमच्या लक्षात वगैरे काय राहत नाही म्हणालाय
होय सर म्हणाले शंखपुष्पी घ्या तुम्ही आता शंखपुष्पित ते अभ्यास नववी दहावी बारावीच्या मुलांना देतात ना लक्ष त्यात राहूदे म्हणून पाटील काका परवा म्हणतात तो शंखपुष्पी घेऊन जा पूजा मेडिकल कडून तुला फ्री देतो आम्ही तर तू लक्षात ठेवत जा. ग फक्त
पंधरा मिनिट तुम्ही पुस्तक वाचत जावा मग कुठलं तर दररोज वाचायचं नाहीतर अर्जाय मर व्हायचा बघा वहिणी हअ्ं
नाही नाही सिरियसली सिरियसली हो हो हो तुम्ही बोलायला आहे प्रॅक्टिकली बोलायला आहे मला माहि तिघी
हेरीडटी नाही आहे ती.
नाहीय नाही होऊ शकत होऊ शकते
आणि आत्ताच्या लोकांना तर विसरव वीज व्हाला सगळीच
नाही नाही खरंच की
तक वाचनानच हे होणार हाय मोबाईल बघितल्यावर सगळत अट्रॅक्शन वाढते ना ते मोबाईल आणि मेघदूत लॅब ब्लडच्
हो बरोबर मग मी आता मेडि तो वर जाते ना तिथं फिडिंग करायचं असते बिलं वगैरे किंवा अ एक्स पायरी काढायची अस्तिया व सर मला एक एक गोष्ट दोन दोन वेळा सांगितल्यात. मग सरांच काय मत की मॅडम तुम्हाला दोनवेळा सांगीतल की तुमच्या लक्ष- तवर नेलं पाहिजे तर म तिसऱ्यांदा मी सरांना विचारले मला हे दादांनी स्पष्ट सांगितलं पेन घ्यायच मराठीच वहीवर लिहून घ्यायचं परत अजिबात विचाराचं नाही.
बरोबर आहे डिसिप्लिन आहे ना तो एक
हा आणि मला तो मला मला पण ते त्याच आवडलं मग काल सरांनी आणि परत मला सीएन कसं काढायला सांगितलं. मी वहीवर लि ऊन घेतल्या मराठीत आणि त्याचा फोटो क्लिक करून ठेवले मला नेहमी सांगतात सर की मॅडम काय इंपॉर्टन्ट कागद आहे अस वाटलं तुम्हाला सरळ फोटो काढून ठेवायचा वहीत दर वेळेस तुमची मेडिकलमध्ये ह्याच्या खाली गेली त्याच्या खाली गेली त्या बॉक्समध्ये पडली ह्या बॉक्समध्ये पडली असं होता कामा नये हरवले असं होता कामा नये. तुम्ही ते वही जपून ठेवायचीच, प्लस एक फोटो पण काढून ठेवायचा.
होय माणसाला शंका विचारायची शंका राहूदे म्हणजे तोच वर्ड परत परत विचारायचा पण एक डिसिप्लिन असतोय वो
होय होय होय होय
एकदा नाही दोनदा सांगतील तिसऱ्यांदा मग राग येणारच ना
होय होय म्हणजे थोडी ना शाळेत शिक्षक आहेत पन्नास वेळा विचारल तर पन्नास वेळा सांगायला
शिक्षकांना पण राग येतोय ते शंका सांगतात शंका वि चारला असं वाटतय त्यांना पण इथ मेडिकलमध्ये अस नाही ना
मी म्हणजे इतके हिडीसपिडीस करणारे मेडिकल स्टोअर्स वाले बघितलेत पण त्या मानाने आमचे सर आहेत ना तर कर तरी ना कोण जर समजा कोण एकस्पिरीयंड्स पर्सन नसतील कृष्णादादा याल्ला दादा वगैरे
हा
एक काउंटर फुल्ल जरी भरला अस मी राधिका मॅडम आणि सर जरी असलो तर आमा दोघीना एवढं नाही कळत ना तर आम्ही सरांना कंटिन्यू बडबड सर हे कशात आहे सर हे सापड ना सर याला सर सर हे कशात सर हे सापडेना सर ह्याला सबस्टिट्यूट कोणता देवू सर कधीच चिडचिड केली नाहीत हा तर आजपर्यंत मॅडम तुम्हाला किती वेळा सांगयं की त्या रॅक मधील द्या तुमच सबस्टिट्यूट का लक्षात राहिलं नाही
मग ते एकदम आशे आहेत म्हटलं अशे असली पर्सनॅलिटी आहे म्हणल्यावर म त्यांना आवडत नाही हो सगळ डिसिप्लिन मध्ये लागतय.
सिरयसली नाही त्यांना आवडतें डिसिप्लिन राहिलेलं पण इत खूप मोठं म्हणजे
हा ते एवढं डिसिप्लिन आहे म्हटल्यावर मग नाहीच आवडणार. त्यांना
हा आणि इतकं काम खूप असत आणि व्हरायटीच काम असतं माहितीय अगदी आर टी जी एस बँक चेकबुक भरण चलन भरण्यापासन सगळं असत
हा
तो प्रचंड कामं स्टेटमेंट त्यांना स्टेटमेंट किती बॅलन्स आहे तो बँकेतन विचारून येणं म्हणजे सगळीच मी करत नाही पण सरांचा असं मत आहे की तुम्हाला सगळं यायला पाहिजे इन केेस कोण आला नाही मी तुम्हाला सांगितलं चलन भरा त तुम्ही चलनही भरलं पाहिजे इनकेस आपला अकाउंटंट आला नाही. तर तुम्हाला सीएनही मारता आला पाहिजे आता तो चार दिवस नाहीये अकाउंंटट एक्सपायरी त सगळं मीच चालतंय मेडिकलची म्हणजे सगळ्यांनी आपापले रॅक वाटून देतात सगळ्यांनी प्रत्येक गं कंपनीची एक्सपायरी काढून एका मोठ्या बॉक्समध्ये भरायची आणि त्याच्यानंतर मीठ ती एक्सपायरी सगळ्यांची सॉर्ट आउट करून अ कुठल्या डीस्ट्रीब्यूटर कडन कु आलंय ते बाजूला काढून त्यांची नाव लिहून त्यांच अ म्हणजे रिसिप्ट तयार करून त्याची सेपरेट ते पिशवी बांधून त्याला दोन चिठ्ठ्या लावून आत एक बाहेर एक वरच्या चिठ्ठीवर त्यांच्या डिस्ट्रीब्युटरची सही घ्यायची की हे पोहोचलय त्यांना तो कागद आपल्या फाईलला लावायचा आणि जी आत चिठ्ठी असते ती त्यांना द्यायची
आणि ते वहिणी एक्सपायर झालेले असतात औषध म्हणजे अ लोकं घेत नाहीत ते आच असंच पडून जातय मग ते काय करताय
तेच तेच असत ना हे तेच अस ते आता मे महिना चालू आहे ना त जून महिन्याची एक्सपायरी या महिन्यातच काढायची आणि ती आपण ज्यांच्याकडनं ज्या डिट्रीब्युटर कडनं घेतले त्याला पाठवायची
हा हा हा हा
तू काय कर तो ज्या कंपनीकडन घेतले त्योत त्यांना ज्या होलसे त्यानं डीस्ट्रीब्युटरकडन घेतले त्याला पाठवतोय मग तिथन ते कंप पण कुठही भारतात फिरू देत औषध जिथं मॅन्युफॅक्चर झाले तिथं
हा
हा
अस असतंय होय
बर एक मिनिट थांबा काय अकरा मिनिटं झालेत मी नंतर न करते थांबा
हा चालेल